हॅलो.
हॅलो, इवलाला का आवाज?
हा
आवाज इवलाला का म्हटलं?
आता
हं का?
ते काही काही याच्यामध्ये आवाजच नाही येईना, ना?
हो का? हं
कुठेय आता घरी गेले काय?
हा घरी आले आता बजूरवुन
हो का, अक्का?
आणायला जा, पिल्यांन ला.
हो का?
हं
हं.....
पोरं खेळू राहिले
हा का? कुठे आहे ती समदी?
जयश्री ताईच्या इथं खेळू राहिली की, काही बांधली झोका तिथं?
हो का? हं
गौ, सोमना झाला.
त्याला गं, तिचा नंबर पाठवते, लागलं तर. मी, तुम्ही ग्रुपला जॉईन नाही का? झालंच नाही, नंतर ते
तिने मेसेज पाठवला, पण मग मला नाही समजला. तिचा नंबर काढायला, ना, तिला? मेसेज येवून राहिले आता ग्रुपला, हं
येवु राहिला का?
हं तिन
ग्रुपला मेसेज टाकली नव्हती, ती म्हणत होती, ग्रुपला जर मेसेज टाकली ना, ज्या बाईला बी टास्क येणार नाही ना, तर त्या... त्या बाया लय परेशान करतात, म्हण, मग मला!
मग तिनं मालाच टाकला होता, काय, मग असा माझा नंबर दिला नंतर, त्यात जॉईन्ट करायला.
टाकला असेल मग, कारण तिला सांगितलं मी, म्हणलं एक माझं जाऊबाई, बी म्हणलं, त्यांना बी येले. तर त्या, त्या म्हणाले, मग तुम्ही दोघे बोलून घ्या, म्हण, तुम दोघींचं बी, तुमचं दोघींचं होऊन जाईल मग
हं
बोलु मग
हं, तेच म्हणत होते मला, तसं म्हणलं, हो
हं, तेच म्हणत होते मला, तसं म्हणलं, हो आम्ही तर करणारच, म्हणलं, पण मग आम्हाला अजून पाहिजे होत्या, म्हणलं, ती म्हणे, मग तिनं दिले मला दोन-तीन नंबरं, पण त्यांच्यावर काय जमलं नाही, ग्रुप वरचेच काढण, आणा! आपल्याला ग्रुपवरच एक
ग्रुपवरचे ना काय होते. ज्यांना तिचा नंबर दिलता ना ती होती आपल्या ग्रुपला
हा कणी मह लक्षच नाही गेल पणला
नाही पहिलं होतं पाहिलं होतं ना तवाच
हम्म मह नाही लक्ष गेल तिकड
किती रुपये आले आले सांगितले पेमेंट
हा हा
हम्म
मग तिला करा लाग मग म तोघ उऊं जाईन ना आता समजा काय पाच रे ना आता तुम्हाला पाच बोलल्यावर मग काय पाच रहीन
हम्म
तिच्या सोबत ती म्हणतो ला म्हणे चार ना- - करू म्हणे पाच पाच करा म्हणे कॉल
हा मग बरं वाईल ना मग ज दोघी तीघीलाच करण लागन चौघी
होऊन जाईन म्हणे मग तीन वेळेला हा हा मग पाच पाच कॉल करा म्हणे होऊन जाईन तिचं म्हणण होता स- - करा म्हणलं सात सात नाही करणार पण पाच पाच करू म्हणलं चारला मग होऊन जाईल.
हम्म
ती स्वतः ती म्ह माया हातात होता म्हणे पहिलं सगळं कोणाला पाठायचं कोणाला नाही पाठायचं पण आता माय हात- - तेच नाही म्हनी
ह ह
ह पाठी दे मी त तुमचं माझ माझ्या येचत आहे तिचा नंबर.
ह नंबरच पाठव मी एकदा फोन करून तिला मग सांगते मग नंतर ती मग घ
ही एकदा फोन करून तिच तिला सगळं सांगायचं मग ती बरोबर फोन केला ख त बरोबर मंग करून घेते ती बरोबर सांग ती आपल्याला आता तुम्ही ठेवा डबल करा मला आता ठेवा डबल करा असं सांग तती बरबर त बरोबर ती म्हणते दोन तीन तीन मीनट बोला स पुन्हा ठेवायचं डबल बोलाचं सांगते ती बरोबर
हम्म
हम्म काय डबल केलं ना तीन साडेतीन मिनिटं झाली
अं
साडेतीन मिनिटं झाले आता तीन छत्तीस चार चार मिनिट हम्